हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो येतोय काय आवाज
हा यालाय
कशे रेट
हॅलो
बरी हाइस काय
हाय हाय तू
हा हा मी पण बरी हाय काय करते म
काय नाही बसले तू
काय नाही बाई सार्थक सोबत दोन मिनट झोपले
हा हा आज सुट्टी काय काय नाही निवांत हम्म हाय हाय बरी सगळी तिकडची
हा आहे बरे
हा मग काय आनी
हॅलो,
थों कस काय चालंय माझं पण निवाण बरं आहे सर्व. हा मग तुझ काय कॉलेज वगैरे चालू केलंत काय? बंद केलंय?
नाही चालू आहे की.
हा हा आता मग काय करते तू?
अ डिप्लोमा सी एस आय टी.
सेकंड एअर का लास्ट इयर हायस.
आ नाही नाही सेकंड इयर आहे.
हम् ह हम् म तुमच घरान जवळ फूड लास्ट इयर पुर्ण सुप्रियाच्.
हॅलो,
लास्ट इयर पूरण झालं ना?
कट आवाज व्हायेलाय जरा, जरा.
हॅलो,
हॅलो,
लास्ट इयर पूर्ण झालं तुझ्या मैत्रिणीचं.
हो नाही नाही चालूय अजून.
चालु हाय.
हम्म एकदमच आमचं कम्प्लीट हून.
ते पण ना ग तुझी त अजून एक मैत्रिणी आहे ते पण ना?
होय आम्ही दोघीजण हाय. हम मग.
मम्मी दयू आलता की नाही.
आलता की.
निस्तर,
मग आता कुठे आहेस तू?
आपले इकडेच हाय मी.
हा हा.
हेणा म आलो मी काय बोलताय त्याला? तू गेली होती कि मी तिकडं गावाला?
होय जाऊन आले की.
हा आता मे मध्ये म तिकड काय इकडच.
नाय इकडच हाय इकडं म्हणजे उरूस असतोय ना.
हा आता मला पण तिकडे यायचंय आहे मे मध्ये मला पण यायचंय.
हम हम म उरूस तेन असतय म जायाला तेन मिळत नाही.
नाय बाई.
हम मग.
दीपा तुजले.
आहेत की जोपलेत.
नाही झालं कामला आज?
आ
कामाला नाही गेल आज?
नाही आज सुट्टीई.
हा रामनवमी. हं तुम्हाला गॅस भेटला का ग,? तुम्ही पण काय मग चूलीवर जेवण बनवत आहे आता.
काय ते?
तुम्हांला गॅस भेटला काय? गॅस टाकी
होंय इकडं सगळं गॅस टॉकीचा प्रॉब्लेम व्हालाय.
आहे सगळीकडेच आमच्याकड आमच्याकडं तर ब्लॅकं ब्लॅकं टॉकी आम्ही आणलोय की अडीच हजार रुपये सांगतायत अडीच हजार.
होंय. आणि इकडं बुकिंग केल्याशिवाय आता टॉकी पण आणि महिन्याभर थांबायचं आणि मग घ्यायचं असंयं
हां आता एकत्र राहा बाबा परत बहिणितेन एकत्र झाल्या.
आणि युद्ध चालूयं की त्यामुळे सगळं प्रॉब्लेम झालायं पेट्रोलचा आणि गॅसचा.
हां पण पेट्रोल भेटायलागलंय फक्त गॅस साठीच फक्त गॅससाठीच थोड प्रॉब्लेम चालू झालायं.
ता महत्त्वाचं म्हणजे गॅस स्टॉकीचहायं.
तुमच्या तुमच्या बुकिगं वरची प्राइस तिच हाय आठशे का नऊशे रुपय हायं वाटत.
आं.
आगं बुकिगंची प्राईस तीचयं आठशे का नऊशे रुपये.
आवाज कट व्हालाय?
मग तुमची प्राइज हाय काय तुमची ती आपलं पासबुकवाल्यांची?
हां.
तें आठशे काय नऊशे रुपयेला भेटंते नां टाकी?
होंय.
हां आम्ही आमचं ब्लॅकंहाय ना आम्ही अजून पाकबुक नाय बनवलेलंयं. त्यामुळे आम्हाला महागांन‌ तेपण भेटत नाय लवकर तीत आधीच म्हणतात की तुम्ही अडीच हजार रुप पयंद्या तुम्ही तीन हजार रुपय द्या?
होय होय.
पेट्रोल वाढत नाय त्याच्यामुळे
हुं.
झालेत बघ निवांत चालूयं.
निवांत चालूयं?
हां काय करत होता ओं?
काय नायी.
आगं तुज पल्लीच भाडंण झाला नां ग? तिज
होयं होयं प एक महिना झाला.
होंना ये तू जाणारयं का कुठे? कुठे फरायला आल्यात इकडे ह्या साइड ला मुंबई साईड ला?
म होय होय.
फिराला आल्या काय अशे तिकडे कोणीतरी पाहणं वगैरेतं?
अंम म्हणजे त्यांची नंदुबाई हायत तिकडं.
मुंबईला हायत काय? हुं मग तिकडं इकडं न ती गेली तिकड परत आली गावाला.
हुं नायी आज म्हणजे काल बसलेलीत ट्रॅव्हल्स ला
हां हां हां हां हां हां चांगला वाटतं ना तिथं?
होय चांगलंयं सगळं.
हां बी झालं.
हम्म हम्म मग?
नाही नाही निवांत चालय बघ आपलं.
हा. एक मिनिट हॅलो आवाज ये ना.
हॅलो तुझा आवाज मला क्लिअर येयला लागला बाळा हॅलो.
हा.
तुझा आवाज मला क्लियर येतंय.
हॅलो
हॅलो
कट होत्या आवाज.
आला ताई आवाज.
हॅलो
येतोय का आवाज?
हा ताई आला.
अग तुझा तर आवाज मला क्लियर यायला लागलाय.
मला कटकट व्हायला आवाज.
हम्म हम्म हम्म
रेंज आहे काय तिथं.
आहे की रेंज पण भरपूर नाही जेव्हा वायफाय कनेक्ट केलंय.
होय.
हा.
हम्म हम्म
मग जेवलीस का नाही?
तुझं काय चालूय आता?
काय नाय आता निवांत बाळासोबत बाळा बारके आहे म्हणून आता कामाला पण नाही जाऊ शकत.
होय मग घरीच
घरीच आता जून मध्ये त्याला शाळा टाकणार आता मी मग जूनला शाळेला जाईन नंतर मी पण कामाला जाईन मग असं करे आता नाही होत बार काय अजून रडतो करतो मग त्याच्या पाठीमाग जायला लागतं मला इकडे तिकडे. त्याच्यामुळं हम्म
मग तिकडं वातावरण ते कसं आहे?
आहे लय गरम
होय आता उन्हाळ चालूय
गरम व्हाय लागलेय आता तर स्टार्ट झालं आता जून मध्ये आता मे मध्ये आणि एप्रिल मध्ये बघ जास्त मे मध्ये तर लइच लागतं ऊन मे मध्ये तर बसू वाटतं नाही घरामध्ये एवढं ऊन लागतं.
होय.
त्याच्यामुळे गावाला पळायचं. त्याच्यामुळे गावाला पळायचं. काय काम करता काय?
हॅलो
काय काम करते काय?
नाही नाही. हम्म
प तकडे थो आट का नाही मग
कुठे?
तुझ्या घरी एकदा
नाही इकडे म्हणजे लग्न होतं तेवढंच
हा हा हा
त्यावर काय
लग्नच करायचं नसलं.
हा
त्याला जायचं ना आता मे मधे तेन
होय
काय जरा इकड म तिकड यायला माझ्याकडे नाहीतरी ये मग
हम्म बर बर
तिकडं विचारलस? आग इथच हाय मी पण.
हॅलो
हॅलो
हा
हम्म तुझ्या सासूबाई कुठं आहेत?
आवाज खरखरालाय लय.
आत्ती ती कुठं असती?
आहेत की झोपलेत?
हा
सगळीच झोपलीत.
आणि ती ही कुठं गेली नणंद छकुली दिदी ती पण तिथंच होती काय राहायला?
नाही, नाही ती कुरात य तिनी
हा पहिला तिकड राहत्या काय ती पोरं तेन राहाय तिकड हाय सगळीजण
होय सगळी ती तिकडच आहेत आता मे महिन्यात येतील सगळी सुट्टीला.
आता सुट्टी तेन आसते, सुट्टी तेन आस ती आता सु सुट्टीला इकड.
आता तू पण आता खाऊन पिऊन जरा असं मोठी हो म्हटलं जरा खा पी जा जरा
होय होय
स्वतः वाळाय लागलायसा.
अ होय खातोय की, अंगालाच लागत ह
बारीकच व्यायल्यास एवढी का म?
हम आंगाला लागना खातोय खरं.
हम लग्नात बारीकच होतो त्यामुळ जे आता आणि तरी पण जा होते ना ग त्याच्यामुळे, उंची जास्त हाय तुझी.
ह हम्म. कुणाला?
तुझा टास्क पुर्ण झाला का मग तो?
हॅलो.
टास्क तुझा पूर्ण झाला का?
हॅलो.
हॅलो. आ तुझा टास्क झाला का पुर्ण?
होय दिड वर्ष.
हा. हा
हम्म हम्म हम्म मग.
काय नाही बाबा अ तिगड ऊन जास्त असल ना, का नाय.
नाही, हाय कि इकड ऊन, भरपूर हाय.
मध्ये पाऊसून पडला काय ग, पाऊस वगैरे झाला तिकडे.
होय! नाही अजून, अजून तर सुरू झाला नाही.
त्यात म्ममी सांगालती मला कागलला पडला म्हणून,
नाही, इकड पाऊस नाही अजून. मग, हम्म. मग, मग तिकड कुठे फिरायला गेलता तासा का नाही.
त पूर ना असते बाई. काय सागालं इकडं जावा, तिकडं जावा.
होय.
घरामध्ये कसं, हे पोरगं वैतागतय दिवसभर बसून बसून गं.
होय.
संध्याकाळी जायचं किंवा मग संडे ला, आधी मधी कधी पण मग, मनामध्ये आल्यावरती, इकडे फिरायला लय जाशील तेवढं तुला कमी पडनार, एवढं फिरायला ठेिकाणं हाईत इकडं, माणस वैतागून जाईल.
मुंबईमध्येच नव्ह आतऽ
हा,
हम्म.
हाय बाबा चांगलंय, तुम्ही पण या कधीतर दोघजन इकडं.
बर बर.
तुला सांगितलंय मी कुठल्या पण म्हणा तु पण ये म्हणून. बघुया काय म्हणतोय हा. ते का कायऽ
चालतंय.
हम्म.
मग आणि काय.
झाली तुझी कामं सगळी.
होय. नाही आत्ता जरा आवरनार.
हा हा आम्ही पण सगळ्यांना ते फोन करत बसलं होतं.
चालतंय.
हम्म हॅलो.
हा बोल. चालतय. थांब तुला करते थोड्या वेळाने म मी हा.
बर बर.
ओके चालेल हा.